हा सर
हो आहे ना
काय करता सर आपण दुसरं सांग
ह शेती करतो घरी आणि आपलं इव्हेंटचे काम करतो परत
हम्
हो
शेतीत काय आवडतं तुम्हाला कोणत्या पिक
शेतीत सध्या भेंडी वगेरे टमाटे सिमला मिरची आणि द्राक्ष बाग एक आहे
हम् हम् टमाटे पिकाबद्दल काही माहिती दता का आम्हाला
टमाॅटो पिकाबद्दल टमाॅटो म काही व्हरायटी राहत्या जशी आरेमन आणि आरेमन ला थोडी शाईन असते किंवा एक्सपर्ट मालसाठी चांगला चालतो तो आणि साईज भरपूर चांगली राहते म्हणजे असं मार्केट मध्ये सगळ्या टमॅटो पे आरेमन का जास्त डिमांड येते आणि असे भरपूर वरायटी आहे पण आर एमन ला डिमांड आहे चांगली
हा हा
हा पर तो मला म्हणजे अस वेगा पडून येतो शायनिंग वगैरे चमक असते त्या मालाला म्हणजे असं माग मागणी खूप आहे त्या मालाला
ह
हो!
अच्छा, अच्छा, अच्छा. आणि हे एक्सपोर्ट कुठे, कुठे, होत कोणत्या, कोणत्या हेच्यात होत-
एक्सपोर्ट म्हटलं तर आपलं, दलाचे एक्सपोर्ट राहतो, किंवा सह्याद्री राहतो
दुबई एक्सपोर्ट दोब किंवा बांगला ह हो तेच ना. क्वालिटी चांगते असते, वारे माणता.
क्वालिटी चांगली राहते, आणि तो बंगलालाच जातो जास्त. म्हणज आस लोकल. लोकल विकता, पण लोकल म्हणजे, असं भारतासाठीच बॉ अस. किंवा जास्त टिकाव माल नसतो, लोकल मध्ये म्हटलं तर.
म्हणजे असं आपल्या राज्यांमध्ये जसं की हरियाणा वगैरे अशा राज्यात चालते ते.
हूं हूं! मग या वर्षी लावलेय का तमाटे?
हो लावले ना
पावसामुळे उष्णतामुळे एवढी खास होऊ न राहिली
हो म्हणजे ते रोपायनला अशी वाढ होऊ नाही राहिली. आणि अशी थोडी सुखटल्या आणि हूं राहिले भरपूर रोप. आणि सारख्या सांधाव लागत्या. आणि ते सांधावल्या हो त्या उष्णता मूळ खत खर्च जास्त येतोय न पाण्याची कमतरता भासते त्याला. आणि पाणी देणं गरजेचं च ते आता भोत वल्लेच झाले पाहिजे नेता
तेव्हा जाऊन पुढं काय पीक चांगली येईल, रोपं रोपाची, जेवढी वाढ होईल तेवढी चांगली राहील मालाला फुलकाईन वगैरे
हूं!
जर का आत्ताच रोप डॅमेज असल्यामुळे, ते फुल काही येणार नाही, त्याला माल एवढं राहणार नाही. म ते खर्च करून काय उपयोग होत नाही, ते आवटत आपला.
कीटक नाशकांचा वापर कसा करता आपण, आती करता का थोडा
नाही थोडा माफत प्रमाणातच ते त्यात वे आळे वगैरे लागले तरच करा करायचा.
हूं! कारण जास्त
हा माणसाला त्रास होऊ शकतो परत त्यानं काही जास्त व केमिकल वापर परलाता. आणि औषधं मारणं गरजेचेच आहे, तर रोप ते सक्सेस होते म्हण जर का औषधं नाही मार तिथे रोगाटा वगैरे तसे आता भरपूर हे आले आपल्या क डेव्हलपमेंट झाली नाही तर जून्याकाळी खूप अडचण येत असते आता प्रत्येक पर्याय प प्रत्येक आजार व हे आपल्याक औषधे
ह
हम् ह
शेती म्हटलं तर आपल्या टमॅटोस नाही भरपूर असे शेतीचे शिमला मिरची लावली तिच्यात वजन देत प चांग दिस सातशे आठशे रुपये जया जाते ते. केवी
थंड मार्केट असल्यावरती फूप खर्च होऊन जातो ना?
हो खर्च होत खर्च होतोच. पण आता आपण भविष्यातला थोडंक आपल्याला जे आहे तेवढं हातत तेवढं करायचं. सक्सेस झाला चांगलंच नाही झालं तर दुसऱ्या पेकाला सुरुवात करून द्यायची. आपल्या स
ह शंभर ठिकाणी बेड व लावता का?
हो वेड पाडीतो व त्याच्यावर पेपर हातरतो. त्या प्रथम मग लावतो. जेणेकरून आपल्याला ते पेपरात गवत वगैरे उतरूनय किंवा बुरशी वगैरे लागू नये.
स काय काय टाकता
त्याच्या का आधी खाली कोंबट खत वगैरे खाद वगैरे टाकते. त्याच्यावरून पेपर टाकायचा. आणि ते उष्णता चांगली थोड पेपर वाजून द्यायची मजा अशी त्याच्यात आपण कसे कुकरमध्ये वापण ते धरतो,
तसे तेव्हा आपण ते म्हणजे त्याच्यातले काही क किडे्या बिडे असतात ते मरून जाते.
ह
आणि ते टमॅटो लावल्यानंतर आपल्या ते गोगल गाय त्रास देत ना? त्यासाठी औषध वगैरे सोडावं लागत या प्रत्येक झाडाच्या बुडापाशी.
मग त्या न गो काय लागत नाही का?
गोगल गाय लागायच म्हणजे ते गोगल गाय मरून जाते त्यान. आणि जर का नाही सोडले ते आवश्यकता आपले झाड चाटी त्या किंवा झाड खाऊन घे डॅम नुकसान करिती झाडांचा.
एवढं उष्णते गोगल गाय येतय का पण मग का आता नाही?
नाही आता एवढे दिसते मी पण एका ठिकाणी येतच ते दिसातच. म्हणजे जेडा गारवा पाहणी यत असते तरी म्हटलं तर आता येढं रोप लावायचं म्हटलं तिडं आपण ट्रीप सोडले म्हणजे तिडें गार पाहून येणार असशी क किंवा त्या झाडांचा येतीलच
आणि असं पाऊस येणार आहेची कधी नव आहे ना त्या पावसाने येतील असं आपल्याक ग, काय?
ह
अच्छा ह गोगलगांची अडचण फक्त असं म्हण आपल्या काय म्हण बाग लावत त्याला गो गोगलगाय ची अडचण नाही असं म्हण फक्त कारण ते डोंगरचलं खातं नाही वाटत ते गोगलगाय.
परत आपल्या बागांचे असे सारखे घ नाही म्हणा पहिल्यापासून पीक सुरु करा ना असेल तसं. याता लावलं म्हणजे दहा वर्ष टेन्शन नाही तेच पिकव आणि तेच पिक पिकवा का खायला गेला माहिती कस ह
हा थांब थांब तबट पीक खादी जमिनीवर राात जगतारी टोक टडाऊन सुतोळी ना
नाही टमाटा जमीन थोडसे करण ते मालाचं सगळ नुकसान होईल मालाचं माला गळ गळतील वगैरे किंवा खाली ये आसमान मातीनं पाण्यान खराब होती सडले जाते म्हणून ते वर आपल्याला प्रति्षंडा बांधावा लागत म्हणजे असं तारीपर्यंत वाढीतच नेवा लागत टमाटे
पुतळी ना तारीपर्यंत बांधित नाही तबा
हो म्हणजे जेवढे आपले नवे नवे फुटच राहतील तेवढे तेवढे बांध जावं लागत
मग त्याना सेटिंग होते फवर मारावं लागत फउंड्री माराव लागत
हो हो मग त्याच्यानंतर फुलं येत म तीन एक महिन्यांनी टमाटे येतील साधन आपलं का ट्रॅक्टर आहे आणि त्या ट्रॅक्टर न ये ना मारतो म्हणजे असं नाही डायरेक्ट ट्रॅक्टर घालतो आपण ट्रॅक्टर तर बाहेरच राहतो आणि त्याना मोठी नाही जोडे राहते त्यांना फवार नाही मारतो
हम्म अच्छा म्हणजे त्या मोठ पिकायला पण भरपूर केमिकल या लागतात व पाउंड्री लागतात ह
हो केमिकल पावडर लागतच
जास्त काही हानी नाही आहे ना त्याने म्हणजे मानवी जीवनास
नाही मानवी जीवणच नाही ते असं आपलं म्हन असं प्राण्याना ये किट किटे वगैरे यांना अडचण
मग जास्तीत जास्त बाहेरील जास्तीत जास्त बायोलॉजिकल वापरले नाही चालते जे पक्षा ना प्राण्यांना कुणालाच त्रासदायक नसणार निसर्ग आपला संतुलित त्रय
तसे चालतील पण आपले जर का असं म्हण कीटक कीटक नाशक वैगेरे अशे म्हण किडे वगैरे लागले होतेला ते मारण्यासाठी काही ना काही मारावंच लागे त्या
ह हो पण मग मानवी जीवनास त्रास होईल किवा पक्ष्यांना निसर्गला हनी होईल अशी असे प्रोडक्ट आले पाहिजे आपल्याला असं वाटतं
प्रोडक्ट आले पाहिजे पण आता आपले काय माहिती आपले घरचे उपाय नाही ना त्याला काही किडा
बायलॉजिकल भरपूर प्रोडक्ट आलेले ना कंपनीचे ते वापरायची मग
हो आलेला आहे पण त्याचा अजून कोणी अनुभव घ्यान नाही कोणी वापर बघेन नाही आणि एवढ्या मागायच म आलाला परत मारायच आणि काही सक्सेस नाही भेटला म्हणजे
उतर ना बर चाल आपल्याशी बोलून मग भरपूर आनंद झाला धन्यवाद वेळ दिल्याबद्दल
धन्यवाद